हा येतोय ना आवाज हा तर तू कुठे गावात राहतेस की श शहरात
अ मी दोन्हीकडे राहिले ऍक्च्युली आता तर मी गावात राहते ते म्हणजे जवळचे गाव हे
अच्छा अच्छा अच्छा मग तुला कुठला आवडत गाव की शहर जास्त
सगळं दोन्हीच आपलं वेगवेगळं आहे शहरामध्ये शांतता आ म्हणजे शहरामध्ये कस कोण कोणाला ओळखत नाही आणि गावामध्ये ते ऐकता शांतता वातावरण ते वेगळे
नक्कीच हम्म मला पण
आवळत राहिला
मला जास्त करून सांगू का गावात आवडतं कारण गावाचं वातावरण वगैरे हे पूर्ण म्हणजे निसर्गरम्यू बनु शकत तो आपण तस शहरात नाही आणि का म्हणजे काही गोष्टी शहरात असतात त्या अ गावाकडे गावात असतात हा असतात हो बरोबर आहे तर गावाच जर सांगायला गेलं तर गावात आपण जसं म्हणतो आता सध्या भेसळयुक्त भरपूर चालूय हाय की नाही तसं गावात जे चान्सेस असतात ते खूप कमी असतात असं कुठल्या पण वस्तूत भेसल आता भाजीपाला जरी म्हटलं आपण आता आंबे वगैरे म्हणा आंबे पण कारपेट टाकून इथं शहरात ते पिकवत असतात तसं गावात नाहीय गावात तसं म्हणजे शेतातले कैऱ्या वगैरे आणून आपण घरात पिकवून मग ते खाऊ शकतो बरोबर की नाही?
एकदम बरोबर गावात म्हटलं की सगळे ताज्या ताज्या भाज्या आपल्याला स्वतः स्वस्तात भेटतात.
हम्म तेच ना तेच आणि शहरात कसं असतं? पैसे देऊन पण म्हणजे त्या गोष्टीची गॅरंटी नसते.
एकदम बरोबर आणि गावात म्हटलं की आपण माणसं कसं एकमेकांना ओळखतात आणि दुःखात सुखात कसं एकमेक एकमेकांना खूप मदत करतात. आता उदाहरण म्हणा तर जर कुणाच्या घरी लग्न वगैरे असेल किंवा दुसरं काय असेल कार्यक्रम त्यांनी एकमेकांना जाऊन मदत करतात. आणि शहरामध्ये एकमेकांना कोण कुठे आजूबाजूला राहते ते पण माहित नसतं.
हो. तेच मग तस शहरात म्हणजे आता सुविधांच्या मानाने जर बघायला गेलं तर सुविधा शहरात हे गावापेक्षा जास्त असतात आता आपण बरेच उदाहरण म्हणजे बघतो. किं न्यूज मध्ये वगैरे ऐकतो की म्हणजे जे अ रस्त्या अभावी म्हणा किंवा गाड्यांची सोय सुविधा नसल्यामुळे म्हणजे कोणाकणाला आपला जीव पण गमवावा लागतो.. त बरोबर की नाही आणि हम्म आणि तस शहरात नसत शहरात काही झालं की पटकन अम्बुलनस वगैरे पण पटकन येते मागवता येते. आणि पटकन आपल्याला अ साधनं पण उपलब्ध असतात.
हो गावाकडचं अ ते उपलब्ध लवकर होत नाहीत.
आणि श गावात कस आहे? म्हणजे शाळेच्या बाबतीत जरी सांगायला गेलं तर, अजूनपर्यंत काही काही गावं असे की तिथल्या पोरांना पायी पायी म्हणजे तीन चार किलोमीटर गा दुसऱ्या गावाला किंवा शहराकडे जावं लागत शाळेत.
शिक्षणाला जे लागणारे सोयी सुविधा त्यांना एवढ चांगल्या प्रकारे भेटत नाही तिकडे.
बरोबर.
तर ते शहरामध्येच आपल्याला मिळतात आणि किंवा जॉब वगैरे करायचं असेल कुणाला तर ते पण शहरामध्येच करू शकतो. आपण गावीकडे अजून तसल्या कुठल्या कंपन्या नाहीेत.
हो हो तेच तेच आणि दुसरी गोष्ट तश ते सांगायला गेले तर शहरात म्हणजे असं माणसं एकमेकांना म्हणजे ओळखून पण असां दाखवतात की ओळखत माहि एकमेकांना म्हणजे शेजारी राहून सुद्धा आपण समोरच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना आठ आठ दिवस म्हणजे बोलणं होत नाही किंवा बघणं होत नाही एकमेकांना असं.
एकदम बरोबर कोण आजूबाजूला राहते त्यांच्या घरात काय चाललंय काय माहत नसते आपल्याला.
हो. आणि असं काही कठीण प्रसंग आला वगैरे किंवा कोणी आजारी पडलं. काय झालं तर आपण गावात कसं आहे पटकन लोकं धावून येतात पटकन मदत वगैरे करतात पण शहरात तस नसतं म्हणजे ते लोक आधी विचार करतात की मदत करू की न हो मग नंतर म काही एकदम डिफिकल्ट केस आसली ते डायरेक्ट पोलीस स्टेशनला वगैरे फोन करतात पण असं मदतीला धावून यायला तयार होत नाहीत.
अ जवळ असून राहून सुद्धा एकमेकांना त्यांनी मदत करत नाहीत.
हो हो तुमच्या गावात काही शाळा वगैरे आहे का मोठी अशी काही?
हा असे आहेत पण एकदम मोठे नाही आहेत अ पण पण माझ्यासाठ मला पण खरं सांगायचं तर शहरापेक्षा गावातच राहायला खूप आवडतंय. कारण लगेच जवळ जवळ आम्ही सायकलवर लगेच जायचो आणि शहरामध्ये कस खूप सगळं लांब लांब आस्तय म तर माझी बहीण शहरामध्ये शिकली तर तिला कसं बसणे खूप अ लांब जाय लागायचं तिला आणि ती एवढं थकून यायची ना दुपारी यायची तर खूप थकवा व्हायचा तिला
हो तसच असत गाव कड आणि शहरा गावात बाकीच्या सुविधा गावात असतात पण जस शहरात असता तसं गावाकडे नसतात.
हो जस म्हणा आय. टी. कंपनी म्हणा किंवा मॉल्स म्हणा किंवा कारखाने म्हणा ते सगळं आपल्या शहरान -शहरातच दिसतात आणि गावाकडे तर ते नसतात गावाकडे फक्त शेती म्हणा शेती जास्त असतात.
हो नक्कीच. पण जे लोक जास्त करून शहरात वगैरे राहिले ते रिटायरमेंट नंतर मला तरी वाटत की- की गावाकडे जायचं प्लॅन करतात असं कारण माझ्या ओळखीचे असे बरेच झन
मला पण असंच वाटतं ज्यांनी लोक जॉब वगैरे करतात तर त्यांना असं ते धाव पईचा रोजचा रोजच ते असतय त्यांचं असं वाटतं की शांत वातावरणामध्ये जाऊन राहावं म्हणजे गावाकडे जाऊन तर त्यांना ते खूप चांगलं वाटतं तिकडे गेल्यावर.
आणि कसंही म्हणजे शहरात राहून पण ते म्हणतात ना की गावची माती म्हणजे बोलवत असते आपल्याला.
हो एकदम बरोबर. हो गावाकडे म्हणजे गावाकडे म्हणजे कस ते अजून इंटरनेट आणि रस्ते म्हणा किंवा वाहतुकीचे जे साधन अजून एवढा विकास अजून झालेला नाहीये कुठ कुठल्या कुठल्या गावात झाल्या पण अजूनही कुठले कुठले गाव अशे आहेत की तिकडे अजून एवढं नाही झालंय विकास.
हो ते तर आहेच म्हणजे अजून पण आपण बघतो ना बातमीनमध्ये कि अ म्हणजे पावसाळ्यात तर जास्त हाल होतात तिथल्या लोकांच्या गावाकडच्या लोकन रस्त ते व्यवस्थित नसतात आणि सगळं चिखल माती वगैरे असतंत ते त्यांना ते पायवाट पण व्यवस्थित काढता येत नाही आता मागेच मी एक बातम्यांमध्ये बघितलं की ते मुलं शाळेत जाताना म्हणजे झे ड पीच्या शाळेत जात होते तर त्याना अक्षरश दोरीला पकडून पकडून म्हणजे पाण्यात आणि साईडलाच नदी वगैरे होती म्हणजे ते इतकं इतकं म्हणजे संघर्ष करून ते शाळेत जातात मुलं त्या मानाने म्ह शहरात तर खूपच चांगली सुविधा वगैरे असते असणार.
असं शहरात बघितलं की चोवीस तास वीज असते पाणी वगैर अस चांगल आपल्याला मिळतय आणि गावा डे म्हटलं तर तेव पाणीचा पण खूप त्रास येतोय. तर तिकडच्या स्त्रियांना कपडे वगैरे धुवायला असं लांब नदीकडे जायला लाग
हो आणि पावसाळा असला कि मग तिथे पण हालत जर पाऊस झाला तर ठीक नाही तर मग शेतकऱ्यांचे पण हाल आणि बाकीच म्हणजे अ प्यायच्या पाण्याचे पण हो प्यायच्या पाण्याचे पण वगैरे हाल होत असतात भरपुर. आणि श शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर शहरात जेवढ्या सुविधा आहेत तेवढ्या गावाकडे नाहीयेत. कारण आपण शहरात मुलांना वगैरे शाळेत जरी घातलं तरी क्लासेस वगैरे भरपूर असतात बरोबर की नाही तसं गावाकडे नसतं गावात. गावाकडे कस शाळेत म्हणजे मुलं सगळे शाळेवरच अवलंबून असतात.
हो एकदम बरोबर. म्हणजे अस शहरात पैसा आणि सोयसुविधा असं जास्त आहे. आणि गावाकडे म्हणलं तर असं शांतता आणि आपुलकीपणा असं जास्त असतय.
हो हो तेच म्हणजे आणि शहरात कसं असतं ना. काही पण गोष्ट असली की ते आपण पैसे मोजून आपल्याला द्यावे लागतील. जसं की आता मी एक उदाहरण सांगते तुला म्हणजे. गुढीपाडवा वगैरे असतो ना आपल्याकडे तर गुढीपाडव्याला आपल्याला. हा ते हे लागतात निंबाची पान वगैरे म्हणा किंवा, दसऱ्याला ते आपट्याची पानं म्हणतात ना ते पान. आपण म्हणजे शहरातले लोक असतात ना असे असतात ना ते झाडा खालनं जातात. त्या निंबाच्या झाडाणं किंवा. तेच पानाच्या झाडाखाली पण तिथं पानं तोडत नाहीत पण बाजारात जाऊन. ते पैसे घेऊन विकत आणतात आणि हीच गोष्ट जर आपण गावात.
बरोबर आहे कारण ते कसं होतंय. तिकडे वेळ नसते ना त्यांनी सगळे जाऊन खरेदी करून येतात आणि गावा. गावाकडची माणसं नाही ते सगळं विचार करतात सगळ्या गोष्टींचा.
हो. आणि हीच गोष्ट आपण गावाकडच्या लोकांना सांगितलं की ते म्हणजे त्यांना एकदम विशेष वाटत. की नुसते हे पालापाचोळा पण असं पैसे घेऊन घेऊन आणतात.
हो आणि कसं. खेड्यात म्हणलं की अस सण उत्सव वगैरे काय पण असत की सगळी जण एकत्र येऊन कसं साजरा करतात. जातात आणि ते छान वाटतय. आणि कुठला पण असू दे की तिकडे जत्रा लागते, उरूस लागते, असं. तर किती मजा येते जत्राला. पण जातोय बघतोय नवीन काय आहे. अस खूप आवडते आणि शहरामध्ये तर तसला नाही नुसता. शहरामध्ये बघितलं तर मॉल्स असतात आणि एक्झिबिशन्सच असतात.
हो शहरात म्हणतात ना की रोजची जत्रा असते आम्ही आमच्या. डे म्हणून आता गावाकडे ते यात्रेला वगैरे जातात तर शहरातले लोक म्हणतात की आमच्याकडे असते रोजचे असते आम्हाला काही एवढं विशेष नाहीही म्हणून पण ते गावाकड ज अस हो ते अ म्हणजे ठराावीिक कालावधीच असतो ते की तेव्हा तिथली यात्रा वगैरे असते त्याच्यामुळे त्यांना एकदम उत्साह वगैरे असतो भरपूर
हो, आणि मला अजून एक आठवत की. कि गावाकडे ते बैल पोळा असते तर त्यानी ते बैलची पूजा करतात. बरोबर आणि शहरामध्ये तर आता ते कुठन आणणार बैल वगैरे. तर त्यांनी मातीच्या बैलाची अस पूजा करतात बरोबर ना.
हो बरोबर, तेच. बरेच सण असतात आणि आता बघ मकर संक्रांतीला किंवा दसऱ्याला. पण म्हणजे अ गावाकडे असलो की कसं एकमेकांच्या घरी. अ ते तिळगुळ द्यायला जातो किंवा. आपट्याची पानं सोनं द्यायला जातो तस शहरात नसतं कोणी येत. मग दरवाजा लावला की सण असूदे.
हो अस हो ना अस सण असल्यासारखं वाटतच नाही आणि गावात अस. ती कस गणेशोत्सव असू दे नवरात्री असू दे. मी असं एक असं सगळेजण मित्रमैत्रिणी एकदम असं जाऊन डान्स करायचं. गेम्स खेळायचं खूप मजा करतोय आणि शहरामध्ये ते तसं काही दिस नसतंच कुणाला काही वेळच नसते असं करायला
हो हो आणि गावाकडे कसं आम्ही कसं म्हणजे अ गणेशो स गणेशोत्सव आधी म्हणजे काय बैलपोळा वगैरे असतो ना बैलपोळा ती हरतालीका पूजा असे म्हणजे चार पाच दिवस तर आम्ही म्हणजे पूर्ण उत्साहातच असायचो कारण सगळ्यांनी एकत्र मिळून पूजा करायची आणि ती बैल बैल पोळा वगैरे म्हटलं तर मग ते फोटो काढायच आधी नाही का ते कॅमेरे होते जेव्हा फोन वगैरे नव्हते तेव्हा कॅमेऱ्याने फोन फोटो वगैरे काढायचे
बरोबर ते झालं शहरच म्हटलं की मुलांना अ अ गावाकडच्या मुलांना कसे शिक्षणाचे चांगली सोयी सुुविधा मिळते आणि शहरात जे म्हंटलं तर असं शहरामध्ये खूप इंटरनॅशनल असे स्कूल्स असतात आणि तिकडे कोडिंग वगैरे शिकवतात. कोडिंग शीक कोण कसं आपण छोटे छोटे ॲप्स पण बनवू शकतो ते माझी बहीण तसं करत होती. ती आता पण असं बनवते ऍप्स वगैरे तर ते शहरामध्ये सोय सुुविधा मिळतात आणि पैसे आपण चांगले कमू शकतो त्याच्यानं
हो आणि नोकरीच्या बाबतीत विचार करायला गेला तरन कि शहरात नोकऱ्या वगैरे उपलब्ध असतात तसं गावा कडे नसतात स्त्रोत उत्पन्नाचे स्रोत म्हटल गावाकडे कसं असतं उत्पन्ना श्रोत एकच ते म्हणजे शेती किंवा कुणा कुणाच असत असं किराणा मालाचं दुकान वगैरे बस तेवढं दुसरे श्रोतच नसत तसं शहरात कसं विविध स्रोत उपलब्ध असतात नोकरीसाठी वगैरे नायीका
बर आणि अजून ते राहायची जागा असते ते गावाकडे असं माणसांकडे खूप असते अंगण वगैरे असं तय
हो
गावाकडे चांगलं असतय असं अंगण तिकडे आपण रांगोळी काढू शकतो तुळशी ठेवू शक तो आणि शहरामध्ये तसं नाय एकदम छोटासा फ्लॅट माणसांना मिळतं राहायसाठी
हो मला वाटतं अ ठेऊया आपण
ओके चल बाय
ठीकय बाय हं